काय आवरलं आवरलं काय? चालय.
तुमचं काय चाललंय?
स्वयपाक करालोय. आत्ता होय.
आता बगायचं. हम्म हम्म
अजून यायची सगळी स्वयपाक तेच म्हटलं काय करायला
होय काय?
बघूया हा हा आम्ही पण आवरलय आता. अगं सई गेलेलो लग्नाला त्याच्यामुळे खूप वे झाला. हम्म. खूप मोठी लग्न होती. कसलं छान जेवण होत काय सांगू तुला? होय. रसमलईचं जेवण होतं. वेजला रसमलईच जेवण, कोशिं बीर, परत पापड काय हे आपली मसाला पुरी, सादी पुरी नॉनव्हेज पण होतं, होय. आयकी मसाला पुरी पुरी साधी पुरी चपाती. दोन भाज्या होत्या, आमटी, होय. आणि हे होत काय बरं आपलं, स्वीट ला रसमलाई होती.
आणि दुसरी दुसऱ्या साईडला हे होत काय बर, नॉन व्हेजच जेवण, मटनच ते एकदम वेगळीकडेच. केलेलं ग, आतल्या साईडला, होय होय. तिच्यामुळ आणि आईस्क्रीम किती खाईल तेवढं होतं.
हम्. तो
गुलकंदचा आईस्क्रीम होता ग, होय. हो नाही कुठलं ग, उन्हाचं हे ना जात तय होय, किती ऊन पडलेल आणि, एवढं ट्राफिक तिथ जाम होत तुला काय सांगू, जायला यायला किती अ अर्धा तास त्या ट्रॅफिक मध्येच. अस झाल ग. हम्म, ते लग्नाच्या गाड्या आलेल्या सगळ्या हिकडं. ट्राफिक जाम, परत हे
काय बरं आईस्क्रीम खायला तेवढं होतं, बघ परत सरबत होते. त्या बायका होत्या ग अशा, मुली ठेवलेल्या, सर्बत सर्व करायला. हम्म, चांगलं झालं विधी ना आधी लग्न झालेलं त्यांचं.
हा.
हा. मग परत नंतरचा महूर्त घेतलेला, आता ती सगळे ट्रेंड चालय ना तसा. सकाळी लग्न करून घ्यायचं, आणि संध्याकाळी परत लग्न. संध्याकाळी किंवा दुपारी, होय होय. आणि काय म्हणत्यास, तू काय केलंस आज दिवसभरात?
आज मी काही नाही, कपडे घडी घातली. सफ सफाई स्वच्छता, हम्म हम्म.
अरे, वा वा वा वा वा. कपडे घाडी घाटलीस काय कपाट काढली होतीच लावायला?
कपाट नाही, असंच वाळलेले कपडे घड्या घालायच्या. कपाटात ठेवायच्या. इथलं तिकडचं, तिकडचं इकडचं काढून हम्म, हम्, हम्म.
मग काय नाही बघ, आज एवढं दगधग झाली सांगते तुला. हम्म!
हे पण आता आवरायचं, स्वयंपाकाला घालायचं.
होय, आज कशाचा बेत आहे तुमच्यात?
आज अंडा, अंडा करायचा म्हणालोय, अंडी अंडी नॉनव्हेज, हो.
भारी आहे भारी ये कशी मसाली करताय की काय पोळ्या?
नाही, नाही अंडा आमलेट करायचं म्हणाल्यात.
ऑमलेट करणार आहे होय तर ते कांदा, टॅमॅटो, मिर्ची
झालायचं सगळं स्वयंपाक होय, होय, होय, होय.
चांगलं लागते ते.
चांगलं लागते, छान लागते.
मी आता काय खात खायचंच बंद केलंय ग. सादी पोळी ती खायचो मी नुसत्या आधी आता माझं पूर्ण नॉनव्हेज बंद आहेना.
बंद हम्म.
हम्म, हम्म त्याच्यामुळं आता काही मी नॉनव्हेज जास्त काही खात नाही जास्त नाही. पूर्णच बंद आहे आधी मसाला, मसाला तरी खायचो
होय, होय.
आता कस ते बंद करा म्हणून सांगितलंय. पण जीम लग्नासाठी मग आपण करायच जरा पाळायच च.... मला पण कस ते मी होय
केलेस का होती इथ?
अ होय...
काय सांगाल ते करायचं आपण. काय नाही हो..
हम्म, बरी आहेस मग.
होय छान.
टी व्ही वगैरे बघत बसला आहे काय?
आता वरायचं ना टि व्ही बघायचा. जरा थोडा वेळ बघतोय की.
होय वेळ जात नाही.
हो जेेत नाही आता दोघंच असल्यामुळे अवघडच आहे.
हो काका येणार आहे काय सुट्टीला?
काका नाही आता काकाच लागला आहे तिकडे या
होय काय, मग काय प्लॅनिंग केलंय की नाही जायच?
करायचं म्हणतेय बघुया आता.
हा, ह, ह करा कि करा दिदी येणार आहे का?
हा दिदी चचले काय करूया, करुयात
जावुया म्हणून होय जाऊन या की आता चार दिवस तेवढंच चेंज बेबीला घेऊन येणार आहे का छोट्या?
मग छोटा बेबी येणार की आमचा मगा शि दोन शेंडीया घातलीया एक शेंडी घातल्या तो आला नाहीय. धरून राहुद्या एक हात बोट धरतीया आणि चालत्या
चालत्या अ...
बोटल धरून
हो शेंडी खूप छान दिसते अग तिला.
व्हय, व्हय, व्हय. नाही, ती मगाशी थोड फोन केली, फोन केली काय- आणि कोणतरी हे झालं म्हंटल्यावर, बंदच केली मग.
केला व्हिडिओ कॉल केलेला काय?
होय, लगेच बंद केली एक कोण आल वाटत.
अगं बाई, असं झालं व्हय.
हम.
जरा परत, आता मीच करते तिला व्हिडिओ कॉल. मला पण जरा लय बघू वाटत होत गं.
मला पण बघूच वाटालत ती- आई, आई म्हणालत मला-
आई म्हणत्या, का मम्मी?
होय, नाही आई नाही म्हणत्या मला आई, आई कराल्या. आणि बहिणी मती हर्षद म्हणली, ती म्हणली दिदी म्हणली- की मला हे खरं, अ... फोन करूया हे
हम्म.. काढूनच घेत्या खरं ती मोबाईल.
ते पप्पी देत बसत्या, सारखी.
होय, मोबाईल काढून घेत्या, मग तिचा चेहराच की नाही असं स्पष्ट दिसत नाही अग.
होय, हं, हं.
ते कोणतरी येतय, त्यात ती बारकी छोटी, छोटी मुलं आहेत ना, तेनच्यात-
होय, ती ती बारकी होतीच ती पण ती पण- त्या बक्की माझ्याकडं, माझ्याकडं बघ ना म्हणत्या मला. कधीच आल्या आणि ती ढकलून द्याल्या आणि ती बारकी ढकलून द्याल्या तिला. मुतीला.
अरे वा, होय की ते एकमेकींना बघायसाठी गं. मोबाईल मधे, सायकल य- होय, सायकलीवर बसते काय?
वर ठेवल्या ती, वर फिरवत्या टेरेस वर, टेरेस वर-
ते टेरेस वर व्हय.?
हम.
होय का? परत आत आणतात काय मग, तेवढच फिरवून. हम्.
हम्म हम.
हो मासं रोडवर वगैरे नाही का.
नाही, नाही, ती खाली पोर बात करत्यात गं.
हा हा हा बरोबर आहे त्यान व मग आवडल्या म्हणजे तिला बसत्या.
ते छान-
बड्डे गिफ्ट.
हम्म.
मी दिलेलं बड्डे गिफ्ट काय ते, हे केले का नाही त्याच्यामध्ये हवा भरली की नाही.
हे शाळा चालू होऊदे म्हणंली मुलांची, मग करुया म्हंणली.
होय, म्हणजे तिला तिथं बसल्या बसून खेळायला.
खेळायला बर पडतय मग.
हम्म बरोबर बरोबर. बरं झालं.
हो.
काहीतरी. हम्. तिला ते बसून एक- खेळ होईल म्हणून म्हंटलं-
होय.
ते खेळण देऊया. तिच्याकडे नसेल गं! म्हणून. आता काय?
तिला मी सोडू वाटत नाही क नाही? हम्म. गोलूमोलू आहे गोलूमोलू. क्यूट. गोलूमोलू. होय. होय का? असू दे. प्रेमाने म्हणायचं काहीतरी.
होय ना? हां हां.
काय करतीये?
घे घे करत. शानी आहे ग! राघवचा काल कॉल आलेला. त्या बेबीचा. ह राघव-
हॅलो. हॅलो. हॅलो.